नाही.
हॅलो.
हॅलो. तुमचा आवाज नाही येते.
हॅलो.
ओके.
हो येतोय.
हो हो यावरती ना. आवाज म्हणजे थोडा उशीर यतो. मी बोलल्यानंतर. एखाद्या सेकंद नंतर. तुमला माझा आवाज येईल. त्यामुळे आवाज थोडासा उशीरा येतो. ओके.
हो. ओके.
अच्छा. काय करताय तुम्ही?
काही नाही. टीव्ही पाहतोय.
अच्छा. टी व्ही बघायला आवडते का?
हो आवडते.
काही वाचन वगैरे नाही आवडत.
वाचन पण आवडतं.
अच्छा. काय काय वाचलंय? आतापर्यंत.
खूप वाचलय.
हो का? कुठे फिरायला गेलाय का?
नाही.
कुठ फिरायला जायला आवडतं तुम्हाला.
खूप कुठ कुठ आवडतं.
तुमचा आवडता छंद कोणताय?
हॅलो.
आवडता छंद कोणताय तुमचा?
पोहने.
पोहायला आवडतं का?
हो.
कुठं ज, कुठं जाता पोहायला. स्विमिंग पूल मध्ये.
नाही. आमच्या वीहीरीत.
तूमची वीहीरे का स्वतःची?
हो.
च, शेतामध्ये काय काय मग आता.
सॉयबीने, मकाये.
अजून. सोयाबीन मकाच असते का?
हो. पावसाळ्याच्या सीझन मध्ये.
अच्छा. बाकी गाई वगैरे काय काय तुमच्या घरी
हो आहे काय आहे
अच्छा बाकी काही रेसिपी वगैरे बनवते ती तुम्हाला एखादा पदार्थ वगैरे तो बनवता
नाहीत का
नाही
म्हणजे आवडता पदार्थ कोणता आहे मग
बडली
कसे बनवता माहित आहे का तुम्हाला बनवली का कधी
अच्छा
हम् नाहीय का अच्छा अच्छा के
हो
पाऊस झालाय का तुमच्या इकडे भरपूर
हो झालंय ना
मकासॉयबीन कधी पेरलंय तुम्ही
चार पाच दिवसापूर्वी
हो का
अ
उतरलेय का म आता.
हो उतरले.
तुम्हाला शेतीचे काम आवडत का मग.
हो आवडते
काय करता आहे तुम्ही शेतात म्हणजे कोणते काम करू लागता मदत करायचा काम करायला
जे काम सांगितलं असेल ते
अच्छा शेतीच्या कामासाठी मजूर तरका घरचीच गरज आहे
मजूर पण या घरचे पण करतात
हो का गाई किती तुमच्या इथे
दोन आहे
का दूध घरचेच असतात मग तुमचं
हो
ओके ओके कोणत काही येईल गिर गाई का असं गावठीी गाई आहे तुमच्या का जर्शी गाई आहे.
एक जर्स नक गिर गय
हो का
ह
हम् हम् मग त्यांना असं खायला काय राहत आता म ते तर तुम्ही आत्ता केलंय पेरलंय मग त्यांना खायला काय असो चारा विकत वगैरे आणता का तुम्ही
नाही घरीच लावेले
काय लावेल
घास गिननी गवत ह
होय
हो
हम् हम् तू दता का काही.
हो दे्याता ना.
किती दूध देत म्हणजे काही इंच डेअरीला नता दूध का घरीच र असतं.
नाही डेरी डेरीला पण येता.
बाकी अजून तुमच्या ज म्हणजे तुमच्या इकडे काय काय शेतीत काय काय घेतलं कोणती कोणती पिकं घेतल्या जात्यात?
अ गहू, बाजरी, ज्वारी अशी पिके घेतली जातात.
हो का?
हो.
मुख्य पीक कोणतं आहे तुमच्या भागामध्ये?
गहू.
गहू अच्छा..
हो.
हम्म हम्म. तुमच्या तुमच्या पण शेतात असतं का का बाकीच्यांकडेच असतं फक्त?
हो आमच्या पण शेतात असत.
ओके छान.
हॅलो!
आवाज नाही येतय का?
हा आता येतोय.
हम्म. पाऊस कधीपासून सुरू झालाय तुमच्याकडे अजून पण चालूच आहे का?
नाही आत्ता बंद झालंय पण सकाळ चालू होत.
हो का.
हं.
तुमचा आवडता पदार्थ कोणता म्हंटले तुम्ही?
विडली.
हम्म इडली कसली क बनवता कशापासून बनते?
तांदूळ आणि अं तांदळापासून.
फक्त तांदळापासन का त्यात काही मिक्स करता का अजून?
नाही.
तुमी बघितली का बनवतानी?
नाही.
नाही का? हम् हम हम. बाकी विड इडली नंतर दुसरा कोणते पदार्थ आवडता?
खूप सारे आवडता.
मग ट्राय नाही करते का तुम्ही बनवून नाही बघत का एखादा पदार्थ?
बनून बघतो ना नाही स्वतः नाही.
मग?
मम्मी बनवते.
अच्छा. मम्मीचं आवरलं का तुमच्या मग?
हो आवरल.
तुमच्या फॅमिलीत कोण म्हणजे मोठी फॅमिली का छोटी फॅमिली तुमची?
छोटी फॅमिलीय.
छोटी का?
हम्म.
छान आहे अभ्यास तुम्ही टी. व्ही बघता मग अभ्यास कधी करायचा
आभ्यास दुपारी करतो.
दुपारीस मग कुलमध्येध्ये कधी जात कधी येतात.
सकाळी स्कूलमध्येध्ये जातो दुपर. परंतु स्कूल सुटते मग घरी आल्यावर होमवर्क करतो. आणि संध्याकाळी टी. व्ही बघतो.
अच्छा अ मैदानी खेळ खेळता.
हो खेळ तर
हॅलो. कोणते कोणते?
कबड्डी खेळतो. आणि खो खो खेळतो येतोय येतोय.
ह. मै मै खळ आवड. क हला.
हो आवडतात ना.
मोबाईल बघा.
हो आवडत. हॅलो! हॅलो आज नाही येते तुमचा? नाही तुमचा आवाज नाही येते.
ह.
हॅलो.
कोणता? खेळ आवडत.
कबड्डी.. हो. आहे. हॅलो. हा.
तुमच्या जवळ मु मु आहेत. का ग म्हणजे अस खेळायला मैदानी